बोला की वो हॅलो बोल की
काय करालीस?
काय नाय ब आत्ता कामाला आल्तो च्या प्यायला आलो.
मी पण चाल्लोय कॉलेजला खरं ते पाऊसा मुळं थांबलोय बा अजून जायचं कॉलेजला. कपडे घालून देण आवरून बसलोय खरं, नाय अरे पाऊसच्
अरे व्हय की, तु हायस ना तीथ् हम् हम आता रेनकोटचा काय विषय झालाय त्याचा घेऊन टाकलाय तो? प्रेम्यानं. रेनकोट देऊन टाक की त्या पोरग्याला दे म्हणा लागलो रे मी. नाय नाय त्या प्रेम्याला फोन आल्ता मायासमोर एकदा. तो माणीत आरं तुला थंडी वाजाय लागली हो ना श्रध्धासाठी म्हणुन प्रेम्या काय म्हणला मी दिला असता खरं, ब्रो म्हणतोय की तू वापरणा आसलं वापर नाय तर मला दे म प्रेम्या म्हणते मी का दिऊ.
हाय तेला त त्यो वापरणारस् कामाल तेन जाते त्यामु म्हणलं ठेव तुला रे.
कायलं ऊचलुन घेतो आणि द्यायचं नाय वस्तु द्यायची रे राहु दे बोलाया करायच. प्रेम्या काय वापरणा सोड वापरून आल्ता त्या दिवशी घालून
हा तेच म्हणलं.
हां हां आम्ही जरी करत असतं तर मग काय तुला मायती मी बोलाय लागलो मी रडवीन हे शंभर टक्के माझा.
द्याय अस देऊ्या तिला काय लागत नसल तर देऊया म त्याला. प्रेम्याल लागत नसला देऊया रे म त्याला सांग्
मग ते माझ्या पुुढे तेचं एक चालत नाय न कालपसनं तेनं सहन करून घेतो. आम आमच्या इथ एक मेंबर बोलाले त्याच्याकडेच देतो थांब त्यांचा आवाज जाऊ देतात तुम बोला जास्त म्हट मला नाही खपणार मी बोलायला लागलोय का नाय रडणार मात्र शंभर टक्के आं
हॅलो.
एवढे मात्र तुला बोलून घ्याल तुला त्रास हुणार तुला इथवून याय लागणा ठीकाय
हॅलो.
बोल की काय नाय रे माझा आण त्यांचा मिक्स व्हाय लागला रे, म्हणलं त्यांचाच आवाज जाऊ दे त्यात
हा. हा हा.
आपल्याला काय फक्त काउंट करायचा बास झालं. हम् कायलं? आणी काय अजुन? हा हां.
अरे ते मी का थांबलेलो म ते स्टेंड मागवला रे ऑनलाईन, म ते येणार होतं आज. म त्याला आता फोन केला त्यो तो अंजाचा हाय, एफ् एस फिफ्टी म्हणून. आंनझा कंपनीच, व्हंय. ती नवीन आल्या म्हणजे आहे सोडा आधीपासनं तर ते आधी दास सारखं त्यानी कुडं बनवलंय रे कंपनी
हा -हा, न मी पहिल्यांदाच ऐकालाय बाई अनंझा कंपनी. म्हणे हा बोलण्याेक्षयरशवर बरं ते ना व पुढच्या समवारी काय सुट्टी- बिट्टी मिळेल का जॉब?
का रे?
म राधाने कलेला आ ग राधा दब्याला.
चालतेय कि माझं काय नाही बा-' आमचं निवांत आता कॉलेज, आमचं काय आत्ता निवांत आहे आता कॉलेज.
काय तुझ का एक्झम -बिक्झाम नाही ना व? तुझ्या आइम टाईमला बरोबर एक्झाम येत्या.
मले अजून कधी विस्तारू आमचं काय नसते. गणपतीवीस, हम् गणपती झाले की पेपर आसत्यात गण
जाऊया म्हणलं जरा, डोक्याला ट्रेस आलाय.
हम्म, चालते कि
एक दिवस वन-डे करून येऊ्या.
चालते का शाह ना आपण गेलतोच की मध्ये तु, मी-' आपण मध्ये गेलंतोच की तो शाह, तू- मी.
हम्म, तुषा येईल का नाही, काय माहित नाही. सी पाहिला
तुषा लैय आजार आहे, त्यामुळं काय होई नाही, होई नाही असं होतं.
कधी आजारी आहे, बोलला तुला?
तेच की, आपला आता कुठे जायचं होत?
ते हेच्या भजनाला
भजनाला नाही, भजनाला मुंबईला गेलंता ना, भजनाला गेलंतो तेव्हा.
किंवा मुंबईला गेलंता.
तेच की
आला आसलं बहुतेक, मी पण काय फोन काही केलेला नाही त्याला.
हम्म, बघ पावसात फिरायचं म्हणल्यावरती जावातच
हम्म,
पावसात फिरायचं म्हणलं आणि तचे त येते रे.
हम्म, पाऊस कुठे आता एवढा? ऊन पडलाय, हम्म.
एवढा काचस नाही बघ तरी पण विचारून बघुया.
हम्म,
कोण-कोण येत्यात.
मी आक्षाला बोललो ये, अक्षा म्हणला जाऊया.
अक्षाला पण काय सुट्टी असते ना सोमवारीे, मी काय तयारच ये माझा काय विषय मी या गणपती पर्यंत आमचं कॉलेज निवांत आहे, तो पर्यंत कुठं पण चाल काहीच हारकत नाही.
चालं निमक रे सोमवार असते रे काही श नाही,
आता यांचं कॉलेजमध्ये पोराण ठरलेलं आहे, देवदर्शन आपल्यासारखं अक्कलकोट चे
हम्म,
ते आता काय गाडी त्याची मित्राची घ्यायची आहे, मं ते पुढच्या च्या पुढच्या आठवड्यात येणार आहे.
''सुट्टी नाही मिळाली तरी चालते अ रे, आजारी पडा सकाळी टाकाल मेसेज, डोक्या वरुन खाली सगळं नकापय दुखव लागलं म सांगाय
हम्म
आणि सुट्टी मारायची, सगळं दुकाने म सांगायच.
ना, नाही तची काय झालंय गाडी
तिचीी गाडी येणार होती रे, घरातलीच येणार होती गाडी त्याला बलेर आहे तिी
कोणाची?
''मित्राची रे'' कॉलेज मधल्या, त्याची बोलेरो आहे मग, ते घेऊन सगळं आपलं देवदर्शन आपण घेतलं, तसं करायच होतं
'जायचं कि मग भारी होते रे', दोन दिवसात ट्रिप भारी होते
की दोन दिवसात फक्त, आपल्याला गणगापूरच्या जागेवर आम्ही काय ठरवलेलं अ--''त्रंबकेश्वर करायचं'', नाशिक आपलं काय ते ना ना ''अ लातूरच्या तिथं काय ते''?
स्पॉन्सर का नाही
अं आठवक ना मला आता, नाव तिचं
ते तरी चालल्या तुला घेऊन काय करतील?
आस
मी चाललोय सोमवारी येणार आहेस का? चल कि मग, काय पैसे काय येणार लागत्यात ''इकड तिकड पेट्रोलचच'' बाकी काय काय मी काय कार्यक्रम करत नाही भावा, पोरं सज्जन आहेत ही सगळी ''ब्रो आपली पोरं काय तसंल काय करत्यात''?
काय हे ना पटेना झालेय स्पीकर वर पडत नाही का रे पोरिहो हो?
नाही नाही तोच विषय आहे.
हा
नाही तोच विषय आहे स्पीकर वर पडत नाही फोन.
'हा तेच विषय आहं काय ऐकूच येत नाही', बाहेर नॉर्मली ठेवून बोलायच म्हणलं तर हा
''स्पीकर असल्यावर लांब ठेवून बोलत्यात रे'', मग ते आवाज प्रॉपर रेकॉर्ड होत नाही एक सारखा, त्यामुळे त्यानी हेच दिलेला नाही, पर्यायच दिलाला नाही तो
हा हा
असा विषय केलाय.
काल, पाय म्या आणि आक्षानं पूर्ण केलेलं जरा कमी हेज काय तर, चारच ठेवल्यात पेंडिंग चार ठेवल्यात पेंडिंग, पंचवीस सव्वीस केल्यात.
त्यातल तेझ मला वाटतंय, बरोबर तेची पाच दाह असतील.
बघू ''बोललो असतो ना त्याच्यावर'' अरे ते कुठला हसणे धबधबा आहे का रे, राधानगरीत?
कुठलं?
हसणे 'धबधबा असं काहीतरी',
हसणे
''होय दादा'' हा नुसता क्लायमेट नको, त्यात जायला आला पाहिजे.
हा!
काल मी म्हणतोय तिकडं हेला जानार रे विशल्या त्यांच्या इथं त्यो बारका धबधब्यां म्हणून टॉप आहे विषय.
आम्ही गेलतो माहिती आहे मधे, मी रील तेनं टाकलय बघं स्टेटसला तेन
रील आहे तुझी आत्ता तेच्या अकाउंटवर
आहे की! खरं तेचा विषय कसा आहे ते लांबनच बघायला येते असं, त्याच्या खाली जाता येत ना.
का लांबन बघून काय उपयोग नाही रे, म एनजॉय होत नाही नां.
हा त्यो विषय आहे. जर भिजायचं असलं खरं त्या ट्रेक-ट्रेक तेण ट्रेक तेन भारी आहे त्यो म्हणजे, चढायचं बीडायचं आहे.
आणि आपली पोरं दमत्यात.
खरं त्यो पाऊन तास झाटायचा, एक तास पाऊन तास लागतोय वर जायाला.
बघू दाखवं.
आणि वर पूर म्हणजे पूर्ण वर गेल्याशिवाय शेवटला गेल्याशिवाय कणी धबधबा दिसतच नाही.
पूर्ण वर जायाला लागतंय शेवटपर्यंत मगच धबधबा दिसत्योय त्यो.
काय म्हणलात हॅलो!
हॅलो!
बोल की काय म्हणलंस?
तो ट्रेक पूर्ण करायला लागतोय जो-जोपर्यंत शेवटला जात नाही कणी वर तोपर्यंत धबधबा दिसत नाही वर गेल्यावरच दिसतोय त्यो धबधबा.
तसलं काय नको पोर एवढी आपलं आता हे नाही त्यांच.
आणि ते.
सगळे येणारी नाहीत रे त पब्लिक जरा ढीक पाहिजे, पंधरा सोळा तरी पाहिजे म्हणजे दहा वर तरी पाहिजेत. त्वर तर जरा एन्जॉय येतेय, तिगं चौघ असले की काय ते खेरीत कराडा.
आम्ही लय जण होतो सोड त्यामुळे आम्ही गेलो.
ते म ज्योतिबाला गेल्यासारखं वाटतंय ते.
नाही तीत जळूतेन पण आहेत खरं.
कायल.
जळू-जळू रे लागत्यात ते.
हूं ते काय तर तंबाकू आन चुन्या हुन जाते ना वरती. म ते घेऊन जायचं ना त्यावेळेला ट्रेक करताना, अनं त्यानी जवळु चीटकला की रक्त खाऊन टाकाय सगळं.
तील नाही किनी चांगलाचते सोडते.
काय वाई, चांगलं असं म्हणजे सगळे अशुद्ध रक्त काढते ना बाहेर ते. याची किती जण ते ट्रीटमेंट घेत्यात माहित ये नव्ह ती त्याच्यासाठी. बरायची.
ते चांगलं असते सोडखरं ते कस होते, एखाद्याच्या अंगात आधीच कमी असल आणि म्हटले कि अवघड.
हा ते बी आहे सोड पण जणांची ती ट्रीटमेंट घ्यायला जात्यांत बाहेर.
होय आता माह्या मित्रसं तर त्यात क्रॉक्स घालून अलथे ते. क्रॉक्स मध्ये गेलतं, ते वढून वढून फुटलं ते. वेदी काय होतय जास्त ओढते जो-जोपर्यंत त्याला श-क्षमं काय केलं ची तो पण ओढते आणि मग फुटते. फुटोसतोवर ते ओढत राहते. ते पायात ओढून ओढून फुटल तरी तिला कळाय नाही. तो शेवटचा फोटो झाला. आम्ही वरण खाली येऊन मग त्याला कळाल.
अरे ते कळतच नाही रे जास्त, म्हणजे एकदम शांत मध्ये काम करायचं असते ते.
होय. तरी तिथं आम्ही गेलतो. तिथं जरा एकदम बारकं बारकं होतं. पन्हाळ पाहून तेन आपल्या इकडं
हम्म.
मु लय मोठं आहेत.
आपल्या इकड लय मोठं जोळ आहेत. होय. आणि नाहीत ते लय मोठ आहेत. आमचं जेवढ जेवढं फुगून. फुटायचंच कनी. तेवढं तिथ सुरुवातीला असतात आपल्या इथं पन्हाळा पावनखिंड च्या हेला.
अ हा.
आता आम्ही गेलतो तिथं. फुगुन जेवढं होत्यात कणी तेवढं पन्हाळा पावनखिंड ला सुरुवातीला असत्यात.
ए आय हेचा व्हिडिओ बघतात.
लय मोठ असत्यात आपल्या इकडे जळू.
हा हा. चहा तेन पिला का भाऊ? तुमचा आवाज काही ना.
ट्रेकवाले कोणतर संगट लागतात रे म्हणल.
ते नव्ह सोमवारी फिक्स जाऊया म्हणाय लागल्यात. तुला परत एकदा फोन करतो दुपारी. करू काय तुला. ते वेळ असणार आहे काय? माझ्याकडें काय हाय सोड आज कर मला फोन. हा. चालते तुला सांगतो नंतरन ते फोन केलावर हां ठेव.
हा मेसेज कर मला.
हा ओके ओके. नाहीतर फोन करतो साधा.
चालतय चालतय हां.
ठेऊ काय?
हां हां.